हा.
हा येतोय का आवाज आता.
इवराल ना.
हम् काय म्हणतो बोल. सागर ते हा घरीच आहे ना.
हो का.
जायचं होतं आता कुलधला जायचंय.
हा.
हम. चोर कामांच
तेच म्हग ना नसते बॉलाचेच टास्क देऊ रालते बार बार बारबार तीस तीस. वरचे दिल ते त्यांना वर्ष दिल ते त्यांना दोनशे बहात्तर.
हां.
ते कमप्लीट झाले.
हाव ना‌. मग आता काही पैसे दाखल नाही का?
नाही ना काहीच नाही दाखवलं.
हम्म ह
अजून आहे ना?
दाखवि ना अजून हाव देन ना. पण मग ते पैसेले कमी देऊ राहिले ना टासचे.
नाही नाही एक पहिले त्रेचाळीस रुपये फोन फ्रेंडचे येते. योतोय अलग दाकीद द्यायला.
हा हा.
हाय ना.
हा आलं तर.
टास्क केले तू म्हणे मला देत नाही म्हणे असे टास्क आले नाही म्हणे.
हा ना ते वरची आलेली ना आता पहिल्यांदा आले होते ते आलते मग मला.
किती आलते त्याचे आशय चालते का?
हा शिजाराती.
किती आलते तिचे. डायरेक्ट. अरे वा! मला बी सांगायच मग.
पण तो कमी झाले माझी जास्त टास व्हाल ति तेरा
तेरा हजार टास्क होयले का? माझे आत्ता शे काय दोनशे बहात्तर झाले.
हम्म!
तेरा हजार नुसते आशेच.
हा.
अरे वा!
सबमिट करायचे.
किती दोन तीन दिवसात कंप्लेट केलते का?
मग लागलीत तेला सात आठ दिवस.
हा. चालन मग.
लईदा मोडा चालु आहे.
हा मग आहताय मंदिरात दांगोडात राहतोत.
हा. सागर कुट गेला.
सागर आहे ना.
नाही का.
भाजी छान बनवली होती ग ती.
भेंडीची का.
हो ना असेल भेंडे लंबे चिरून तळून काढायचा ना.
हा. लांब्या चिरून तुरून काढन त्याला कांदा कांदा बी लांबा का आपला.
नाही छान झाले तु आ मला असा झ्या भाजी आवडत ही बनत नाही हिला जमत नाही एकही ह बनती. हो पं अपडेट नाही कॉनॅक्ट जमत नाही.
नाही ते त्याला सांगाच काही अवघड नाही ते तळून काढाचाय नं.
हा वरतून लाल तिकट अन तेल टाकत ज.
हो त्या काय आला पुणा तेलात परतून घ्यायच आहे ना. हो ना तळ तळी नाही झाल्यावर.
तरी नाही झालं का एका परतीत काढाचे मग वरून लाल तिखट आणि मीठ टाकून द्यायचं.
बस बरोत तुम्हाला. हा ना कांदा बी तळून घ्यायचां आणि ते टा खाचं.
हा त्याच्या
पुन याला परतून घ्यायचं का.
नाहीडबल नाही पडताच वरूनच लाल ती. कट ते टाकायचं अण्न हालून घ्यास त्याला एकदम भारी होती हा.
खोप आहे मग ते.
सोप आहे नि चलाब चिरलेमी भेंड्या दोन तुकडे केले आणि. चार त्याचे मध चार तुकडे गेले परत.
हा बरोबर बरोबर बरोबर.
सोपं आहे काही अवघड नाही.
हा.
हम् हम.
जाऊदे शिराबाद.
इरानबाद.
रोज राहतो. हऊ खऊ कटाळले असेल जिरेल. हम्म.
घ्या घ्या घ्या.
सकाळीच डाबा घेऊन. बड्डेचं कारण नाही म्हणलं मी त्याला म्हणले नको करू घालू म्हणलं एवढे पैसे. त्याच्यापेक्षा घरात अ काय लागान वस्तू घे. नाहीत मग किचन वाटा कार काहीतरी का म्हणलं.
हा.
हा.
करू ना. आता काय दममा - दममान.
हाव.
हा. हा.
हम्म. आगोदर.
रिकामा अगोदरच आंगा पुुरता बोंगा, नाही करून ठेवायचं.
बहिणय. दहा- पंधरा हजार जातील. म आता काय आहे.
अ. नको. नको करू, काही नको करू. अभय, तुला सांगते मी आईक. बड्डे केला ना. का लगे काय मोठं नसत होत. माणूस काई. बड्डे केल्यावरच. हा.
एवढ, हाय.
आपले न अ. आता उघं त्यांच्याकडे पैसा होता. म्हणून आपण काही म्हणलो नाही. त्यांच्या बड्डे मधी.
नाही -. त्यांच कायचं. आपल्याला फक्त करायचा होता. नाही मनून. पण जावू दे आता. घरातल्या - घरात करून घेऊ. थोडे पैसे घालावे. हाय की नाही.
ते हे घरातल्या - घरातच करा.
हा, तेच ना.
हा. कारण की, पोरं राहत नाही, एक तर. रडत्या - पडात्या किती बी.
ते लय अवघडय.
हा.
गल्लीतले बोलवून आण, चार जणं.
हा, हा. तसच करा.
काही पावणे- रावळे बोलायच नाय. कोणी बोलवू आपूण.
हा, काही नका, बोलवू कोणाला. तुमच्या तुम्हीच करा. हाव. परत हिला बोलल. न तिला नाही बोलल. न इला
हा, तेच ना. हा.
हं, हं. बर - बर चालन मग, काय. सात तारखेलाय पुढच्या महिन्यात. हाय ना.
हा, सात तारखेलाय ना.
हा. चालन. ठीकय, मग.
हा, हो. ठीकय.
हम.